हॅलो
तो कामज
हो हो येतय ना.
मला इकडून येत आहे मीना गावाात
हॅलो. हॅल हा येतय नाा
हा आतायत ययत
हम.
का बोल काही नाही मजेत आहे सगळं तू सांग ना.
बस चालू आहे.
हो का का का?
तु
काय म्हंत.
ब आज तर दिवसभर पाऊच होता अस. सगळे कपडे ओले झाले असते इतके कपडे म्हणजे मी काल धुऊून सगळे कपडे वर टाकले ना. आज एवढे ओले झालेत. हि खूप हो ना
थडंच
तेजत पप्पा अस करा तेच तर दुसरं काय दुसरं काय तेच अ दुसरं म्हणजे कि एवढं पाऊस पावसाच्याने माझे क्लास पण नाही झालेत काही हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो